हॅलो हॅलो का होत आम येत काय हो येतोय ना. बोला बोला काय चाललं.
काय नाही.
हे काय चहा पाणी झाला आताच. हो हो हो आमचं पण आता चहा पाणी झालं हो. झाला झाल तुम्ही फ्री आहे, का आता. हम हा फ्री आता आता परत आता स्वयंपाक करायचा. हा संडे निवांत बसल होती, मग म्हटलं करू कॉल तुम्हाला. फ्रेंशिप डे डे हाय ना. ह
ह
काय चालंय. बोला काय चाललं. हॅलो. हॅलो. बोला बोला मुलं काय करतात. तुम हा मुलं हो छोट आहे, का हा हा शाळेत जाता का. हो एक शाळेत जातो आणि एक सहा महिन्यांचाच आहे, बापरे मग कोण सांभळतात. त्या हा हासूबाई आहेत ना त्या सांभाळतात. हो त्यांच्याकडे राहतात ते दोघं पण ना. तमच्याकडे पाऊस वगैरे आहे की नाही. नाही ना पाऊसच नाही आहे आमच्याकडे पण खूप होत हो ना हो तुमच्याकडे आहे, का पाऊस नाही पाऊस नाही. काही नाही आता ऊन पडलेले आहे. हा ना तस सात वाजेपर्यंत ऊन असत. हो ना या वेळेस असच गेला महिना बिन पावसाचा. पा मे पा पण आता जून संपत आला. तरी पावसाचा पत्ता नाही काही नाही अवघड हाय ना तर पाण्याचा. पण घेऊन जाईल ना पाऊस नाही पडला म्हटला दोषकाळच ना.
मग दुष्काळच ना.
कोरडा दुष्काळच पडेल महागाई पण होईल लगेच. माग काय राहिल चालूच मागाय चालूच आहे. आणि आता कस महागाई एवढी झाली परवडत पण नाही का. काही गोष्टी नाही ना काहीच नाही परवाडत. झालं का तुमचं काही लोणचं वगैरे काय हो झाला ना लोनच केलं ना आमचे प हा हा होत्या मग म त्याचच लोनच केलं, हो त्यांचं कस तिकडे ग झाड आहे ना मग त्यांनी विकत घेतलं होत काैरातकडून लोनच्या होत्या
ह म ते आले होते्या आमच्याक
आमच्याकडे अधिक मास करत मग तेव्हा मग घेऊन आले आमच तर काय आम्हाला म्हणजे चालतच नाही लोनच केलं का खराब होऊन जात लगेच बरशी चामही पु वेळा केला ना दोन तीन वेळेस केलं आणि खराब होऊन गेला आता काही नाही आताच आकनं तसंच पाहुण्यांचीथून नाण्याचं थोडं फार
हो बरोबर आहे काय विकतच पण चांगलं नाही लागत ना ते बॉटल आपण राम मंदूचन त्या आणतो
हम् ते कस चांगलं लागतच नाही त्याच्यात काहीतरी टाक ते टिकवण्यासाठी, त्याच्यामुळे ते चांगल्यानी लागत आणि
नाही ना
हा
हो आमच्या कडेच
हो आमच्याकडे आम्ही तर खूप खाल्ले वर्षी आंबे हो रस आमचा रोजचा रस राहायचा
ना हाोपर्यंत पाऊस पडत नाही करा,
हो तोपर्यंत म काय अस, सीझनेबल फळे आहे सीझन मध्येच येतं ते नंतर काय,
नंतर काय करायचं,
हा खात नाही यात काही नाही आज काय केलं होत तुम्ही जेवायला, हॅलो हॅलो
फदर्स डे ना?
हा हा
हा
हा जे व्हाळेला काय केलं होता आज,
आज आम्ही ना आज आम्ही वड्याची भाजी पोळी भात,
हो का हा हा अरे वा हो ना हा हा चांगला मेनू हो तर तुमचा
काळी झालं ना चहा त्यांच्यामध्ये नाश्ता मध्ये इडली
हो का ह हो आज रविवार होता त्यांच्यामुळे मुळे आज नाश्ता जेवण
हो ना आज कसं सुट्टी आहे ना मुलांना सगळ्यांना त्याच्यामुळे एकदम पूर्ण दिवस आज बीजी पण आहे या हळू हळू हळूहळू काम चालू आहेत हो बरोबर आहे
हम्मम
सोमवार असले का सोमवार पासून आता परत रूटीन चालू होतं ह् हो चालू होतं ह् नागपूरला दिवस बीजी हो ना हो तुमच्या घरी कोण कोण असतं माझ्या मुलींचे लग्न झालेले दोन मुली एक मुलगा ये हो का? हा हा, हो, अस हा हा, दोन्ही मुली त त्यांच्या त्यांच्या च्या घरी आहे.
हो ना, हा हा
पण छान आहे, हो ना, आताचं येऊन गेल्या धोंडेयाला जावई मुले
हो का? हो
मग त्यांना धोडां वगैरे केला, धोंडा हो ना हा आमचं त चाच आय, तीन वर्षांनी येतोय, हम्म, म्हटलं जाऊदे आता नेहमी काय आपण नुसती, हो का, साडी वगै घरी घेतो पण या वर्ष, हो नाही ना करायला पाहिजे हम्म यावर्षी करून टाकलं मनसोक्त आणि आपणंच हे, हो का? हा, करायचं ना तरी पण परवडत नई पण असं कसं आता तीन वर्षांनी, नई, येतो, बरोबर हा म करणच ये, हम्म आणि आ, करणच ये, हम्म कसं मोबाईल वर आपण बघतो ना हम्म मोबाईल वर बघतो म मुलीना पण वाटत ना आपल्याला करावं बाई वडलांनी, हो मग करायला पाहिजे न म हम्म बोउ बोलवलं दोन्ही मुलीं ना जावयाना, वांंदीला, हो का हा हा, आणारसे ते तीस ते ती तीस जावयांना कपडे, हो ना हो, मुलींना साड्या, हा हा जेवण वगैरे केलं, चांगल दिला मग तुम्ही धोंडा, हो एकदम छा
हो ना, हा हा.
मुलींना काही अपेक्षा नसतं पण तेवढंच वाटत ना जाव, नाही ना काही नई तेवढच मोबा तर ना आणि जावयांना तेव्हाच मान राहतो. त तेब, वह बरबर केल, केलच पाहिजे तर ना तस, आता कस लगेंच लग्न वगैरे काहीच नाही आपल्याकड त्याच्यामुळे मग, नाही ना, आशा हेच्यानीच बोलावावं लाग त्यांना, ह् म् अशा येनच होतं हम्म
ह् तेच
काय चाललं आजून? हो काय नई अजून अ निवांत ये, निवा झाला ना आता, हो, थोड्या वेळानी बाजाराचा आता भाजीपाला आणायचा, उद्या पासनं परतन डब्याला मुलांना
हो भाजीपाला
जीपाला बरोबर ये, हा आम्हाला पण आणायचाय हो ना
हम्म.
हम्म आम्ही कसं रविवारीच आणतो ना आठवड्याचा, हो का? ह मग काय फ्रिज मधे निवडून ठेवलं तर मग एक हप्ता कसा निघून जातो.
हो तेच ना उ
आत्ता चा वगैरे झाला बघू म्हटलं फोन ला लावून बघू काय चाललंय काय नई, हा हा
हा हा, हो तेच तुम्ही फिर
तुम्ही फिरायला जाऊन आला काय एवढ्यात कुठे गेले होते का? हो आम्ही गेलो होतो ना आता एवढ्यात जाऊण आला आम्ही वैष्णव देवीला, हा ना, गेलोतो हो
हो का? अरे वा!
वैष्णव देवीला गेलो पण गर्दी पण खूप होती, बाप रे! इतकी गर्दी ती ना
हो का? हा हा हा नई लांब त खूपच ये ना ते
हो जवळ जवळ आठ दहा दिवसाचा प्रवास झाला आमचा वैष्णव देेवीला, हो का? बाप रे! चांगलं त म, हम्म हुं दर्शन वगैरे झालं, पण गर्दी एवढी होती ना, चार पाच तास तर नुसतं यायलाच लागले. दर्शनाला हो का ते फिरायला सगळे मे महिन्यात जातात ना? हो हो
हम्म.
सुट्या राहता ना त्यावेळीच सुट्ट्याच होत्या सुट्ट्या सुट्ट्यांमध्येच गेलो हो त्याच्यामुळचं गर्दी जास्त होते हो मग आता तस जान होत नाही मंग काय नी नाई ना नाई तस परत जाण नाई होत अ
हम्म तेच ना नुसता
ता उद्यापासन चालू ये हा ना हा उद्या पासून आता चालू होईल रुटीन काय सुट्ट्या वगैरे संपल्या सगळं इकडे तिकड पाऊस चालू झाला हम्म आता ते शळा तेन चालू झाल हो आता माझ्या क दोन मुली त्यांच्या त्यांच्या घरी हाय मुलाचं काय मुलगा अजून शिकतोय हा हा हा ना हा हाअच्छा हां मुलगा शिकतोय अजून हा आता त्याच्यासाठी चालूच राहत.
हो बरोबर ये ना.
म घरी मुली गेल्या तरी मुलाच शिक्षण चालू ये मग त्याची रुटीन रोज डबा वगैरे
हा डब्बा हे ते बरोबर हाय हो. हम्म हं
तुमचं काय नाय अजून छोटी मुलं ये अं अं तुमची मुलं अजून छोटेय म ठी झाली की मग समजल हो आमचे छोटेय अजून हो ना खर्च बी खूप लागता पहिले कसं थकून जायचं हो मग
हो आता आज
आता अजून लहान हाय पण लहान असले तरी खर्च आहेच त्यांचा हो ना नई आणि अगोदरच कस खर्च कमी होता पगार कमी हो आणि खर्च चं नव्हता एवढा नाही ना नाही खर्च न्हवता पहिलं काई नाई आणि आता पगार आहे भरपूर पण पगाराच्या पगाराच्या डबल खर्च झालाय.
हो तेच ना हा अस हो हो.
शिक्षण म्हणजे खूपच अवघडये हो ना खूपच अवघड ये हम्म. पहिल्याच काय वाटत नव्हतं. पहिला असंच पोर पण कुठे पण खेळायचे कुठे पण हे करायचे आता पोरांना नुसत फुला सारखं सांभ सांभाळाला लाग
हम्म बरं चला ताई
हो हो चालेल तुमचा परत करेल मी नंतर कॉल हो चालेल हो छान वाटला तुमच्याशी बोलून थक्यू थँक्यू हो हो चालेल चालेल हो हो ठेव.